हा
मग बरी आहे. तू कशी आहेस?
छान मस्त.
मग तुझ्या आयुष्यातले कुठले दिवस आहेत जे तू विसरू शकत नाहीस?
अस विचारात केलं तर खूप आहेत ग खूप असं म्हणजे मला आठ सगळ्या गोष्टी आठवत्याात लहान पणा पासून जे तस पण काय, काय प्रश प्रसंग आहे जे कधीच विसरू शकत नाही जसकी मला लक्षात त्या त्या प्रश्नावरते त कि अ माझना स्कूल कॉलेज झालना त्याच्यानंतर मी एका स्कूलमध्ये इंटरशिप केली होती सहा महिने ऍजअ टीचर तर त्या तिथे मी दोन ते तीन वर्ष जवळ जवळ जॉब केला टीचरचाना तर मला तिथल्या मैत्रिणी आणि ते स्कूल मला डेली आठवतो म्हणजे असं त्याला मी कधीच विसरू शकत नाही इतक्या छान मेंबरस आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे तीच. माझी फ्रेंड आणि दुसरे टीचर होते. आम्ही खूप खूप धमाला केली. मुलांसोबत. शाळेतल्या सगळ्या फंक्शन मध्ये. त्याच्यामुळे खूप त्या गोष्टी मला आठवतात. नक्कीच त्या अविस्मरणीय क्षण आहेत. माझ्या आयुष्यात ते.
हो ना असं तर आपल्या आयुष्यात खूप असे, चांगले वाईट दिवस अस तात. पण मला आयुष्यातला जो दिवस. आज पण आठवतय तो म्हणजे की, ज्या दिवशी मी आई बनले. बाळाला जन्म दिला. आणि मागच्या वर्षीत मी जन्म दिला. बाळाला माझा. तर तो अजून पण विसरू शकत नाही. की तो दिवस कसला होता. एक एका बाजूला खूप भीती पण असते मनात. आणि उत्सुकता पण असते. आपल्या मनात.
नाही नक्कीच. तो तर मला वाटतंय मला म्हणजे तसं असं नाही म्हणू शकत नाही. मला तर तू म्हटली म्हणून आठवत. पण अ, ते झाल्यानंतर. पण आता. माझ्या दोन मुलींची आई झाल्यानंतर पण. मला मग त्या. गोष्टी पुन्हा त्या भूतकाळातल्या आठवचं म्हणलं म. तेच आठवतं. तो तर, आई होण्याचा क्षण तर, नक्कीच कोणी कोणती स्त्री विसरू शकत नाही. कारण एक नवीन आपलं आयुष्यत सुरू होतं. त्याच्यानंतर.
हो ना. आपल्या स्त्रीचा एक पूर्ण जन्मच. असतोय तेव्हा.
हो. म्हणजे मुलगी म्हणून आपण काही. म्हणजे लग्नानंतर पण एवढं वाटत नाही. पण आई झाल्या नतंर च्या, म्हणजे काय काय जबाबदारी्या होतात. किंवा क मी करू शकेल का? एका बाळाचं संगोपन करू शकेल का चांगलं? असं म्हणजे माझ्याही मणात यायचे प्रश्न असे. नाही का? फर्स्ट मुलीच्या त्या वेळेला. कि बाई मी होऊ शकेल का आई चांगली. असं मला स्वतःलाही वाटायचं. की, कसं काय होईल. बापरे कसं असतं ते.
हो. खरंच ना. जेव्हा मला असं त्रास सुरू झालत. आणि दवाखान्यात नेलत. तेव्हा पण खूप भीती वाटत होती. तर, माझं सिझर झालत. तर, ते लेबर रूम मध्ये आत जाताना. असं खूप भत तीच वाटत होती. की, आपण आणि आपलं बाळ सुखकर होणार का नाही? बाळ कस आहे. तर खूप असं टेन्शन आलत. खूप भीती वाटत होते. आणि म नंतर जेव्हा डॉक्टरांनी सांगित तला मला. तुम्ही मुली झाली. आणि माझ्या कडे येऊन दिलं. आणि तो स्पर्श ते बाळाच अजून पण आठवत ऐवढ ते ती माऊस स्किन. आणि त्याचे छोटे छोटे बोट. ते. अजून विसरू शकत नाही. तो क्षण.
सांगतेच न मनात एकदम कस्तिर होत. म्हणजे असं. मलाही माझं आठवाय लागलय.
हो. म्हणजे तो कधी न विसरणारा क्षणे. आणि बाळाच्या वाढदिवसाला तर, ते क्षण आपल्याला आठवणारच आहे. तिचं आहे ग. आता. ती एका वर्षाची झाली आता. तिचा वाढदिवस झाला एप्रिलमध्ये. तर मला त्या दिवशी पण सगळं त्या. कसं ते मागच्या वर्षी माझं झालत. सगळं तेच आठत होतं मला.
नाही. नाही. होत त. मुलं जोपर्यंत छोटे असतात ना तोपर्यंत. म्हणजे माझ्या थोडे मोठ्या आहेत ना म्हणून थोडा विसर पडलाय. पण मला ते होते. दोन ते चार पाच वर्षापर्यंत. प्रत्येक त्यांच्या बड्डेच्या दिवसी. तो दिवस आठवायचा. मी लेबर रूम मध्ये होते. म एवढं एवढस सण केलं मग ते झालं. मग ते. म्हणजे प्रत्येक गोष्ट आठ ठवायची. नक्कीच.
खरंच. आणि आई झाल्यावर एका बाळाला जन्म दिल्यावर आपल्याला असाच स्वतःच्या आईसाठी खूप हे. मनात अजून प्रेम वाढतेय की कसं तिने पण आपल्यासाठी एवढं कष्ट घेतलं असणार.
नक्कीच नक की आणि आपल्याला तेव्हाच कळतं आपल्या आईने आपल्यासाठी काय केलंय काय काय हे केलंय. म्हणजे लग्च्या आधी गोष्ट आपल्याला कळत पण नाही आणि ल लग्न झाल्यानंतर एवढी जबाबदारी पडते ना परत आई. ती जबाबदारी म्हटलं मग कळते क अरे एवढं असतात गोष्टी करायच्या मग आपल्या आईने पण एवढं.
हो ना आणि आई. ती जबदारी कधीच संपत नाही रात्र दिवस चोवीस तास ब ती बाळासाठी ती जबाबदारी असतेच आपल्यावर.
म्हणजे बाळ असू देत किंवा ते मोठं झालेलं मोठं मुलगा असू देत किंवा त्याच. खूप एज झालेलं असतं किती म्हणजे आता आपण ह्या वया ज असोत. तर आहोत रे आपल्या आईवडलां आपली चिंता किंवा. आपल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित असाव असं वाटतच की म्हणजे.
जबदारी कधीच सं
हम्म नाही नाही कधीच नाही काय माहिती ते देवांनी दिलेलं आहे पण. त्याच्याशिवाय आपलं जीवन पण पूर्ण नाही ना म्हणजे असं. ती गोष्ट आहे म्हणून आपण व्यवस्थित म्हणजे मार्गावर असं वाटत. काय काय वेळ.
हो ना आणि आपण कसं आपलं सगळं खाणं. पिणं झोप सगळं म्हणजे झोप पण एवढी होत नाही बाळाच्या नंतर सगळं आपलं. ह सगळं आयुष्यात सगळं वेगळं होतंय ना बाळानंतर. आणि खऱ्या जबाबदारी काय कर ते आई का.
झाल्यावर कळतात हे मात्र खरे. एकदम खरे कारण याच्या आधी एवढ्या जबाबदऱ्या काहीच घेतलेल्या नसतात लग्न झालेव. मग काम करा न करा. एवढ नाही वाटत पण आई झाल्यानंतर मग ते म्हणजे खूप जास्त. आपल्याला जाणीव होते सगळ्या गोष्टीची.
हो ना आणि आधी आधी आपण. आपले फोटो ठेवायच वॉलपेपरला बाळा झाल्यावर नंतर बाळाचेच मस्त सारखं. होय ठेवतोय आपण आणि.
रिजन ला काय कमी बाळाला. काय कमी किंवा काय पाहिजे मुलांना आपल्याला हेच विचार सतत डोळ्यात असतात.
हो ना आणि बाळाचाच दिवसभर विचार असते मला तर मी काय नाही आदितीला हे खालाय देऊ. ते खायला देऊ तिला भूक लागली असेल तिला हे देऊ पाणी पाहिजे हे हे हे. प्यायला द्यायला पाहिजे काय तर ज्यूस काढून देते. आणि कुटुंबाच पण आपलं. बाळानंतर कुटुंबाचं पण ते वातावरण खूप. बदल झाल्यावर.
हो नक्कीच ना म्हणजे आपल्याला म्हणजे. मग आधीच येऊन राहिलं तर पहिल्यांदा आईकडे जातो थोड्या दिवस आणि मग परत सासऱल्यानंतर बाळाच. सोबत दुसऱ्या जबाबदाऱ्या पन आपल्या सगळ्या.
अ पार पडायचे असतात म्हणजे असं म्हणजे देताच सहकार्य करत आपले सगळे. पण ते जाणीव जास्त असते ना बाळाच. पण करायचं पण जबदारी करायची. सगळे असतात घरातले तरी पण वेगळी जबाबदारी जास्त वाटते.
हो ना आणि दुसरा क्षण आठवतोय म्हणजे. म्हणायचं तर जसं तुम्ही म्हणला आधी. कॉलेज आणि हे स्कूलचे तर असंच माझ पण अभ्यासाचे जे. अ मी पण दहावीची परीक्षा दिलती आणि? जप न सन, आ एक फर्स्ट रँक आल्ता दहावीत. आणि माझ मॅडमनी बोर्डावर नाव लिव्हत, तर ते पण मी विसरू शकत नाही.
हूं!
आणि ते अजून ठेवलंय माझ्याकडे तर तो.
हो ना!
हूं नक्कीच आणि तू म्हंटलं तस मला आज अजून एक गोष्ट म्हणजे, आपलं झालेले लग्नाचा दिवस एक म्हणजे, माझ्या बाबतीत. लग्न झालेला दिवस पण मिसरू शकत नाही कारण? त्यावेेळेस पण खूप मी आनंदात होते, आणि खूप छान वाटत होत मनासारखं सगळं. तुया असं वाटत होत. त्याच्यामुळे तो एक क्षण हे कि असा आयुष्याचा, जो मी विसरू शकत नाही अं म्हणजे अविस्मरणच आहे लग्नाच्या क सगळ्या भडनगर ये तो काळ अस नही का जमून मि वैगेरे सगळ्या गोष्टी हा! ह मग काय?
बघा आता तू मं बोल. तया तर आमचं पण असच, जेव्हा त्यांनी बघायला येतात तर कसे तयारी करतोय आपण, सगळे हे नवीन ड्रेस घ्याय च अस ते आवरायचं सगळं. आणि आणि दुसरं एक कॉलेजच क्षण आठवत आहे तर कॉलेजमध्ये पण एक परीक्षा दिलती आम्ही, चार जिल्ह्यांमध्ये होती ती परीक्षा, स्टॅटिस्टिक नावाची होती. तर अ दोन दिवस अगोदरच मी आणि माझ्या मैत्रिणीनी ते अभ्यास केलता बसून. तर त्याच्यात माझा दुसरा नंबर आलता, आणि पेपरात फोटो आलता, असं वाटलं नव्हतं माझं येणार नंबर, पण ते नंबर आलता पेपरात फोटो आलता, ते बघून खूप छान वाटलेल, आणि अजून तो पेपर मी संभाळून ठेवलाय.